आवरलं.
हो आवरलंय.
हो का. जेवली. हो का मी पण जेवले.
काय केलती मंग भाजी नाश्ता काय केलता पोरांना सकाळी.
सकाळी मुलांना दिला एकाला दिली खिचडी अ एकाला दिला. पापडाचा चुरा हो.
हो का हो बाई मुलांचे पण खूप हे असतात. मुलं किर किरपण खूप करतात ना. हो मुलं खाण्याच्या बाबतीत
त्याला इडली खायची होती, आज पण म्हणलं काही झालेली नाही आता
इडलीला कसं गं वेळच लागतो ना करायला आता
हो ना तेच आहे ना अ मी आता भिजत घातले.
त्याला पण असं हे करायचं थोडसं राडा भरपूर असतो त्याचा.
हो. काय मग.
बाकी काही नाही तुझं मंग.
आपण आपण त्या फंक्शनला जाऊ ना. परवा जो फंश परवा जो फंक्शन येतेे.
हो जाऊन आलात की.
छन हम्म छान अ
सिलेंडर ची गाडी आली होती का गं इकडे
अ नाही गं आम्ही
हो ना मी आज हो मी आज न्यूज बघितली होती परवा
हो.
अ संभाजीनगरला ब्लॅक मध्ये सिलेंडर विकताय म्हणून
नाही रॉंग आहे ना हे असं नाही करायला पाहिजे ना.
भ्रष्टाचारच खूप चालू आहे राजकारणाच्या खाली
हो हे काही कामाचं नाही ना. सामान्य लोकांनी कसं करायचं.
सर्वसामान्य लोकांची खूप फजिती होईल आप
तेच ये ना, सिटीतल्या लोकां कुठे चूल पेटायची, खेड्यातले लोकतरी चूल पेटवू शकता.
हो ते तर आहेच.
तेच ना, खेड्यातले लोक काय गॅलरीमध्ये चूल ठेवणार. का त्यांच्याकडे काड्या नाही भेटणार त्याला.
ते पण आहेच. प्रॉब्लेम सॉल्व, सॉल्व कधी होतील, हा लय मोठा प्रश्नय आता सध्या. तेच्या मागे ह्या युध्दामुळे, कच्च्या तेलाची निर्म ती बंद ये त्यामुळे, खूप प्रॉब्लेम फेस काही दिवस अजुन पंधरा दिवस जर युद्ध कधी चालू राहिले तर आपल्याला दोनशे रुपये लिटर, गोड तेल भेटणार ये.
हो खरंच ये, ज्याच्याकडे पैसे येतं ते सगळं खरेदी करू शकता. जे ऑलरेडी सामान्य ते काय करणार, तेच ना जेव रीढे सामान्येते काय काय करणार, काय काय विकत घेणार ते? तेल विकत घेणार, की दुसरे बाकीचे. गरजा पूर्ण करणा काही काही लोकांच्या गरजाच पूर्ण होत नाही ये यांनी एवढा जर भाव तेलाचा
अगं सगळे समजा, काही काही गोष्टी ठीक ये पण जे रस्त्यावर भीक मागतात, त्यालोकांची कशी स्थिती होणार ये. लोक आपल्या सारखे लोक
त्यांना भीक सुद्धा भेटणार नाही, भीक सुद्धा भेटणार नाही त्यांना. तेच ये ना.
काही दिवसांनी आणि, आता भरपूर ठिकाणी हॉटेल्स पण बंद येतं.
म्हणजे मागच्या काळात कस होत पैसा पण बघायला भेटत नव्हता. त्याचप्रमाणे आता कंटिन्यू होईल. पैसा पण बघायला भेटणार नाही, त्यावेळेस कस दहा रुपये म्हणजे हा सुख नाही राहणार बरोबर ये. हो आता इन्कम सोर्स इन्कम सोर्स खूप वाढलेले येतं, पण त्या गोष्टी भेटत नाही समाधान नाही भेटतं ये. बाकी सगळं भेटतय फक्त समाधान विकत नाही घेऊ शकत आपण. ज्याच्याकडे पैसा ये ते घेणारचय किती महाग झाल तेल जर झालं तर, ते घेणारच ये, असं नाही ना तर ते घेणार नाही म्हणून. पण सर्वसामान्य लोकांनी काय करायचं ह्याच्यावर?
ते तर हाय.
हो
बघ आता ते काका आले शेजारून सिलेंडर भरून, त्यांना बाराशे चाळीसला सिलेंडर भेटला.
हो
आणि एक टाइम असा होता की सिलेंडर आपल्याला अं नऊशे दहा किंवा नऊशे वीसला भेटत होता त्यांनी बाराशे
हो खूपच भाव झाला, महागाई पण खूप वाढली ना.
हो ते तर, तेच ना.
झोपली तुझी मुलगी?
नाही मुलगी कशाची झोपती अगं, खूप त्रास देते ती ती छोटी आहे ना अजून
हाव.
ती थोड, तिला समज समजेपर्यंत तिला जर समजलं की
हो, हो लहान आहे.
हो लहान आहे ना, तिला बोललेलं पण कळत नाही अगं ते मग.
हम्म.
लहान आहे ना.
हो हो.
लहान असल्यामुळे मग
हम्म. होतं लेकरं लहान असल्यावर कळत नाही.
हम्म, आपण काय बोलतो त्यांना
होऊन जात, हम्म.
पहिले पाणी आलं होतं इकं इतकं पाणी खेळत होती ती.
तुझ्या घरी कार्यक्रम आहे वाटतं उद्या! हो.
हो ना, येशील मग!
हो हो येईल ना. चालेल. तसं मुलगा डान्स छान
बाकी तुझ्या मुला
तुझा मुलगा डान्स छान करतो हो हो. तेच ना मग उद्या काहीतरी ट्रेडिशनल डान्स
मुलांना कस असत आपण मुलांना कसं असतो आपण मुलांची आवड जप ली पाहिजे त्यामुळं मी त्याला कधीच म्हणत नाही. त्यांना खेळायच्या बाबतीत तर आता बिलकुल नको वाटतं पण त्यांना अभ्यासापासून टाईमच भेटत नाही ना शाळेतून मी यायला उशीर होतो.
हम्म हम्म, काय रेसिपी असणार आहे मग? तुझी! मेनू काय असणार उद्या खायला?
हम्म माझा मेनू चालू होता. बघू म्हटलं आता जशा मैत्रिणी जमा होतील आता कोण कोण येतं, काय काय येतं.
हां हां हां.
बघू आता सासूबाई काय बोलता घरामध्ये.
हो हो.
परत घरचे काय मंडळी काय म्हणतात बघू त्या हिशोबाने ठरवू.
हो.
अजून एवढं जास्त मोठा नाहीेये पण मग थोडं आपसात आहे बा जस.
हो हो.
करू म्हटलं मग संध्याकाळी अजून वेळ नाही झालाय ना तितका.
होय होय. तेच म्हटलं रेसिपी वगैरे काय आहे!
काही नाही मग हेच बघू अजून आता घरचे लोक मंडळी काय बोलता? काही नाही. कसं? त्याच्याकून ठरवलं जाईल ना आता. आपण आपण जे बोलू ते माणसं करणार नाहीत ना.
त्यांचे पण मित्र मंडळी येणार आहे.
हो हो. र काय.
त्यामुळे मग. हा त्यामुळे आणि दोन बाहेरचे लोक यायचे म्हटलं की आपले आपलं पण व्यवस्थित लागतं ना.
तू पावभाजी छान बनवते. ते तोच मेनू ठेव ना. आणि गोडमध्ये
पावभाजी हो. हो ते पावभाजी बनवलं असत पण मग अ कमी जास्त जण आल्यावर परत भाजी होऊन जाते ऍडजस्ट. पण पाव नाही होत ना. कारण की पाव गरम गरमच चांगले लागतात. त्याच्यापेक्षा मला तरी असं वाटतं की मस्त फिकवरण, आळणवडा, वरमभात असं.
हो हो. बोलव मग मला तयारीला त. हम्म.
त्यांची मित्रमंडळी म्हटल्यावर आणि आता आळणवाडा सगळ्यांचा फेवरेटच आहे. आपल्याकड जरी आपल्याकडे तरी नाही एवढं हे करत. पण सिटील्या लोकांना खूप आवडतो आबा आळनवडा. बनवलं तर खूप छान आहे.
हा हा.
आणि कस आई ना खूप भारी येत अगं बनवता. त्याला लय छान बनवतात. आणि आता सध्याची पुरश सीजन पण चालू होतं त्यांचं म्हणणं होतं की जसं
हा हा.
थोडे जास्त कमी लोक असले तर चिगूर बनव म्हणून पण म्हटलं बघू.
बनवता येत ना.
पण मग ते अग ची चीगुरला पण आता ते चीगुर नाही का भोकरीचं झाड म्हणत का त्याला. हा तेच.
तेच ना. हम् हम्म. ते पण छान आहे. तेच ना. असं काहीतरी युनिक. हा. काहीतर हे वेगळं असल क मग छान वाटतं सगळ्यांना. तेच ना. हो. बघ आणि बोलो मला थोडं मदत लागली तर.
हो बोललानार नक्की तुला.
हो. कुठं ठेवती बाहेर का घरीच?
नाही घरीच आगं थोडेच लोक कुठं म्ह रिकमर पण आपण जितका राडा पांगू त का रांडा होन जातो मग परत. खूप पसारा पागला कि मग
आपण मुलांचा डान्स पण ठेवू ना तुझ्या आणि मा माझ्या मुलीचा डान्स पण ठेवू नका. मग सांस्कृतिक नृत्य.
बघू ना.
हाय ना! छान आहे ना?
हो! अगं त्यांच्या मनावर आहे. आपण जरी म्हटलो त्यांना, मुलांच्या मनावर असतं ना ते
हा! त्यांचा मूड पण पाहिजे.
हो! तुझ्या मुलीचा मूड पाहिजे, माझ्या मुलीचा मूड पाहिजे, त्यांना दोघांना अभ्यास असत. अभ्यासच होय ना, त्यांच्याकडून पटकन वेळेवर तर या गोष्टी त्यांना कधी करायला भेटायच्या गं? आपण तसं बघायला गेलो तर आपण खूप भारी जगलो, मुलांना आपल्या
हम्म! हाव तेच ना, पहिलेच भारीच होते. आता लयच काय म्हणते, झपाट्यान जनरेशन वाढू लागली. झपाट्यानच सगळं काम
स्किल जास्त येऊन जाणार आहे.
तेच ना! जरा जास्त जोर आहे आता स्किलवर.
बोलूच, बोलतच राहणार आहेत. करू या मग नं तर बोलूया.
हो, बोलू ना!
हो, चालेल!
चालेल मग, आवर तुझं काम तोपर्यंत
हो!
ठेवू मग?
हो चालेल बाय!
बाय!